हॅलो का रे? काय नाही वो पप्पा.
गेला होता का आज स्कूलमध्ये?
हो गेलं ना. एवढे बोलणे खाल्ले माला कोणीचं काहीच नाहि बोलल स्कूल मध्ये पण. तुला कशाला काही बोलतील. मं?
मालाच बोलले ना. नही इतक्या रावण्या केल्या त्यांच्या, पाया पडल्या. सर म्हटलं माह्या मुलाला राहू द्यावं, म्हटलं त्याचं आयुष्याचं नुकसान होईल म्हटलं. काहि नही म्हणे, त्याला नववीला बसवून टाकू म्हणे आपल्याच शाळेमध्ये. काही टेन्शन घेऊ नका. कामाही
अहो म्हटलं तुम्ही जबरदस्ती करताय म्हटलं. मी म्हटलं करतोय अभ्यास वगैरे म्हटलं सर. त्याची तुम्ही येईल ना?
असंये ना एखाद्या चाप्टरची परीक्षा घ्या म्हटलं. तो करल म्हटलं, तो करून दाखवल. नाही ना म्हणे स्कूल मध्येच येत नाही त तुम्हाला वाटतंय म्हणून करतोय म्हणून. तो स्कूलमध्येच येत नाही तं, मग काय बोलावं म्हणे पुढचं. म्हटलं अवो अवो तुमचे अजून कुठे प्रेझेंटी वगैरे पण घेत नही. म्हणे तो सांगतोय ना म्हणे.
हम्म
पण नाही नाही म्हणे, काही प्रेझेंटी, बिझँटिचं काही नाही म्हणे. आम्हाला रिव्ह्यू यात त्याला म्हणे कोणते पोरे येतात. कोणते पोर येत नही हे सर्व रिव्ह्यू येताना, कोण हा म उत्तर देते कोण नही उत्तर देतेय. ते पण आम्हाला लगेच रिव्ह्यू येता म्हणे, त्याच्यामुळे म्हणे सांगतो म्हणे. नाही म्हटलं एकी चान्स द्या म्हटलं त्याला. म्हटलं नाही म्हणे तुम्ही बोलताय म्हणे, म्हणून म्हणून मी करतोय म्हणे आता. पण म्हणे त्याची लायकी नाही म्हणे कि टेंट करायची म्हणे. म्हटल आवो तो करल म्हणे. नाही म्हणे तो तयारच नही म्हणे. जर त त्यांनी एक दिवस जरी सुट्टी मारली किंवा एखाद्या टर्मच्या परीक्षेला जरी तो एका विषयात जरी फेल झाला म्हणे, तरी त्याच ऍडमिशन काढून देईल म्हणे, अन आमच्या इथे नववीला सुद्धा तुम्ही सांगा म्हणे मग तुम्ही ठरवा म्हटलं हा म्हटलं चालेल म्हटलं सर म्हटलं त्याला करू द्या म्हटलं, तो करेल म्हटलं. तू नाही मारणार सुट्टी. नही म्हणे एव म्हणे तो आजारी पडला कोणी आजारी पडलेलंये, कुणी वारलये कुठं गावालाच गेलाय, म्हणून जरी सुट्टी मारली ना म्हणे. एक जरी सुट्टी सुट्टी मारली ना म्हणे त्यांनी, लगेच काढून टाकू म्हणे त्याला
म्हटलं ठीकये, ठीक्ये म्हटलं. चालेल म्हटलं सर, म्हटलं तो नाही मारणार सुट्टी. नाही मारणार म्हटलं. तो आजारी पण नाही पडणार. म्हटलं वर्षभर
हम्म
असं सांगितलंय त्यांना. लई रावण्या करून सांगितलं, तेव्हा कुठं ते तयार झाले नाही का?
हम्
आणि तू काय केलं दिवसभर सांगितलं नाही.
मी काहीच ना मी स्कूलला गेलो होतो. बाराला मग सहा वाजता आलो घरी
त्याच्यानंतर काय नाही फ्रेश वगैरे झालो आणि मग बसल गेलो तस
तुम्ही कधी आले ड्युटीवरून हॅलो!
हा मै ड्युटी वर नाही ना इतक्यात आलो रे दो... पाच एक मिनिटं झाले असतील मला येऊन
अच्छा.... अजून मग तुम चहा पी पाई नाश्ता झाला तुमचा?
नाही ना रे चहा आणि
आलो बाजारात गेलो, हम् बाजरामध्ये ना काही ग स् घेतले हम् कस घरी पाहतो काय माझ्या मुलांनी असं सत्यानाश करून ठेवलेला सर्व घराचा. हम् एक वस्तू जागेवरून सगळं साडून हेन-तेन सर्व करून ठेवलेले. हम्म सर्व करावं लागत.
अच्छा, मम्मी मम्मी आली का? मम्मी नाही आली अजून रे. मग.
मम्मी यायची आहे अजून, मम्मी आली का? मग मम्मीच पण चालू राहील काही ना काही काही ना काही काय तिचं पण कराव लागेल. हा हा आणि ना अशी तारीख आहे. आजची थर्टी तारीख हे एकतीस तारखेपर्यंत हे टास्क कार्याअपचे टास्क आहे ना, कमप्लीट करायचे. कार्य अँप टस्क कमप्लिट नाही केलेना, अकाउंट ब्लॉक करण्यात येईल. त्याच्यामुळं मग ते टास्क कमप्लीट करणं फार गरजेचं आहे. अच्छा! बर हा हा तर दहा मिनिट बोलत राहा. हो हो.
हम्म एकदम छान बोलायचं, छान छानच वागायचं, छानच करायचं सर्व. बरोबर आहे ना, होऊन जातात एक टास्क मी पण आता काही ना काय? काही ना काही बोलून ये ना, करूनच घेईन नाही का टास्क कमप्लीट मग अजून? काय बोल अजून तू, तू काही सांग तुझं. शुभूनी काय काय केलं काय काय उद्योग केले. थांबना हॅलो!
हम्म हम्म हो बोलतच आहे मी.
हो हो, बोलतंच राहाचं थोडं फार का होईना बोलतच राहायचं.
अजून मग आता माझी स्कूलमध्ये आज गेम्सचा पिरियड होत आमचा.
हम्म.
अ यांनी काही रूल्स बदलले वाटते स्कूलमध्ये.
काय नाही का आता अर्ध्या अर्ध्या तासायची लेक्चर राहायची ना. हम हम, थोड बदललं पूर्ण आता एक एक तासाची लेक्चर राहते. हम्म, सगळे सर लोक आहे का प्रत्येक विषयाला? नाही कोणी पण येऊ काहीतरी पण शिकव राहिले. कोणी पण ये काय पण शिकू राहिल म्हणजे? म्हणजे इंग्लिश ला डोंट सर ग एक सर एक मॅम ए. त्याच्यानंतर अ मराठी दोन सर सायन्स ला आपण दोन आहे सगळे विषय ला दोन दोन आहे. चांगलं ना मग. हम्म.